हॅलो हा काय चाललंय.
काय नाही बघा निवांत तुमचं
कामा घरातले आवरलं. आणि आता म्हटलंय व हाय की तू बरे आहेस का घरातली पण आहे. बर आज सुट्ट्या आहेत सगळ्यांना पोरांना सुट्टी आहे व्हय पराच्या पप्पांना हाय पोराचे आजा आजी आहेत घरीच
सासूला बरं वाटतंय का नाही.
नाही अजून ते उन्हात उनान उनत काल गेलेलं ना दोघं जण सासू सासरे आहेत. ते उन्हातन फिरून आल्यामुळे ह्या उन्हानं त्रास झालाय.
ऊन कडक पडले आणि सध्याचं वातावरण पावसाळा असून सुद्धा पाऊस पडला नाही म्हणजे काय करणार.
होय आणि ऊन कडक पडले आणि गार पिल्यात ना बाहेर ते
हा
थंड पिल्ल्यात लस्सी बस्सी काय काय त्यामुळं
तापलेल्या उन बाहेरचं गार पेलं की आजारी पडतेस.
तस झालंय काय नाही बा तुझ्याकडच आणि विशेष
काय नाही बघा विशेष चाललय आवरायचं अभ्यास जरा करायचा म्हणलं.
हम हा हा हा
आता बघू आता आमचं ऍडमिशन टाक नाय रे बाबा सोम उद्याच्याला जाऊन टाक नार आहे फि लय सांगाल तिल.
होय किती सांगाले त?
शिवाजी युनिव्हर्सिटीला टाकले तर सहा हजार सांगत्यात आणि वायसीएम ला टाकलं तर साडेआठ हजार रुपये फी सांगाल्यात.
अगं बाई ग.
काय करायचं मास्टर्स कंप्लीट केलं तर पाहिजे दोन वर्षाच आहे दोन वर्ष एवढी फी भरायची म्हटल टेन्शन आहेच कि घरातल्या ना मागा
होय. मागितल्याशिवाय आणि मिळणार नाही.
मागितल्याशिवाय मिळणार नाही पेक्षा कसं पहिल्याच आमच्या फी कशा आम्हाला निम्म्या रिटर्न यायच्या हो. आता जर समजा कॉलेजला मॅप फी किती भरल्या चार हजार भरली. त्यातली दोन आम्हाला परत यायची त्यामुळ आम्हाला काही वाटत नव्हत भरताना.
हा हा
पण आता हीतन पुढच्याला आमची फी भरली सुद्धा आम्हाला परत येत नाही आहे तशी सगळी कॉलेजलाच राहाते युनिव्हर्सिटीला.
हा हा
भरायची नाय ऑनलाईन लागतय त्याला सगळं ऑनलाइन झालंय काम अवघड झालं
काय काय आता शाळेचं निगलंय पुढचं तर ते मला पण एवढं माहित नाय. माझं काय जास्त शिक्षण नाय त्यामुळे मला काय लई त्यातलं माहित ते आता पोर आमची लहान आहेत त्यामुळे एवढं चाललंय.
दहा नाही दहावी पर्यंत तुम्हाला सांगू खरं सांगतो लई बर आहे असं ऑनलाईन बिनलाईन काय काम नाय. दहावी नंतर अकरावीला ऍडमिशन जरी घयायच म्हणलं पहिला ऑनलाइन फार्म भरा मग कॉलेज मध्ये जावा तिथे जाऊन ते ऑनलाईन भरले त्याची झेरॉक्स काढा ती जमा करा. सगळं एवढं झंझट करून ठेवलिया कॉलेजवाले शाळेवाल्यानी लई शिक्षण शिक्षण संस्थेनं वाट लावल्या नुसत पैसे काढाया बसल्यात यो डॉक्युमेंट्स काढा त्यो डॉक्युमेंट्स काढा. आता जर समजा तुम्ही कास्ट ते म द्यायचा ओ बी सी एस एस बी सी एनटीसी असल्या कास्टमध्ये हायसा तर ते नॉन क्रिमिनल कास्ट सर्टिफिकीट काढा. उत्पन्नाचा दाखला काढा डोमिसिल काढा हे सगळे डॉक्युमेंट जमा असले तर तुमच ऍडमिशन नाहीतर तुम्ही ओपन मधनं हे करायचं ओपन वाल्यांना फी आणि डबल हाय.
होय.
लय पैसे काढायला लागलय सरकारन लही पैसा वडलाय नु त्याल्या पै शाळेवरच
लाडक्या बहिणीला द्याया लागल्यात नव्ह.
आय काय पंधराशे येते पण त्या पंधराशे काय भागतय तर काय सांगा आमचं तर त्या टायमांला वय पण बसत नव्हतं माझा लाडका्या बहिणीचा आलंत तवा आम्हाला पैसे मला पैसेच आलं नायेत. होय नाही.
म ते शाळेसाठी पण आहेत कि मुलांच्या काय काय कारण म्हणजे शिक्षणासाठी पण मिळत्यात की पैसे.
होयच की एजंटकडे आपण ते हे करायचं काय आणि एजंट काय म्हणतो म त्या निम्मं पैश म्हणजे आता जर समजा आपली फी कितीेत्या चार हजार इत्या तर त्यातलं दो हजार त्याला द्यायचं निम्म्याल्या निम मध्ये त्याला द्यायंच निम्यापेक्षा जास्त
का? त्यांचा त्यांचा त्यांचा भत्ता
हा आपण इकडं त्यांना फॉर्म वगैरे भराय ते पैसे दिले ते वेगळं आणि हे वेगळं. मग ते कितीला पडतय सांगा आपल्याला आपल्याकडे किती येणार त्यातलं
तुला बी नको मला बी नकोच रावदे सरकारच सरकारलाच.
तेच विषय झालाय म्हणताना मी बघ केलोच नाही मी तर आम्हाला शिशुवृत्ती तुम्हाला सांगु काय बारावी पर्यंत मला काहीतरी पंचवीस हजार पंचवीस हजार येत होती पण त्यातले तेव्हा साडेबारा हजार तेरा हजार त्याला द्यायची म्हणा वरची बारा हजार आपण ठेवायची किती गेली म्हण त्याना निम्म्यापेक्षा पाचशे रुपये जास्तच त्याला
होय.
साडेबारा व्हायला पाहिजे पण तसं नाही मग काय करताय सांग त्या डक्युमेंट्सला आणि पैसे घालवायच ते पण हजार हजार दीड हजार रुपये घालवायचं मग आपल्याला किती मिळाल त्यातलं दहा हजार काय आपलं खर्च तर बघतोय काय? त्याला डब्बलस इकडं घालवलं. न फॉर्म भरलेलं बरं हाय ते चालय चालू द्यायचं. म्हणतानाच मी पण नाही. जास्तर झनझत किली नाही तर डॉक्युमेंटच्या भानगडीत लई काम लई काम पेंडिंग पडतय. आता नॉन क्रिमिनल काढाय तुम्हाला तो महिना पाठीमागे दिलतो ती सही होऊन लवकर आलीच नाही.
का?
डक्युमेंट्स लागणार आहे म आपण गडबडीने काढय गेले की मिळत नाही लवकर.
नाही मिळत नाही आणि सरकारे काम ते थांबायला लागतय. त्यामुळे होत नाही ती काम. फास्ट मध्ये. नाही असं एजंट म्हणलं की ए जंटला पैसा खात्यात त्यांचा काय उपयोगच नाही त्यांचं कामच पैसा खायाच आणि
आणि बिना एजंटचं करायचं होत तर आपल्याला काही मिळत नाही. कामच पूर्ण होत नाही ते किती पण म्हणा तुम्ही आपलं आपलं करायचं.
ते तसच आता. आता काय सगळी दुनियाच उलपाटी आहे आणि करायचं काय होईना. नंतर लई डोकं फिरत असं काय कुणाला काय बोलायचं आपली काम अस तेच म्हणं आपण काय बोल बोलायचंय बोलायलाच येत नाही. आपल्याला येत असतं, तर आपण त्या माणसांच्याकडे गेलो असतो. त्यांना गोड बोलायला लागलं असंल. पैसा भरायला लागला असता, तेवढं सगळं करून सुद्धा आणि आपल्याला थांबायलाच लावत्यात.
आणि वेळ आता कुणाकडं तेवढा वेळ नाही हो, की स्वतः जाऊन सगळं करून तलाकट्ट्या जावा सही करून आणा आणि तिथ गेल्यावर तलाटी लगेच आपल्याला सही देणार आहे? आज या, उद्या या, परवा या असंच करणार त्यो. त्या महिन्याचं कसं हा
डल हे महत्वाचं.
तेच महत्त्वाचं आहे आणि त्यापेक्षा मग ते ह्यांच्याकडे भरल्यालं बरं ना. एजंटकडं त्यांच त्यांनी कस सगळ्यांच एकदम नेऊन सह्या पटदिशी करून आणत्यात. अन ती ओळखीची असतात. त्यांना सवय झाली ना, कारण त्यांना थोडंफार का होईना तलाठीला पैसे दि दिलेले असतात त्यांनी.
होय त्याशिवाय त्यांच्या सह्या निघत्यात्या.
आपण त्यांना जरी यायचं म्हटलं तरी ते आपल्याकडन डायरेक्ट घेणार आहेत का? नाही.
नाही.
त्यांनी घाऊली बीवली तर त्यांच्यावर केस बसत नाही वय त्यांच्यावर. त्यांचं पद जातंय. त्यामध्ये डायरेक्ट घ्यायला बसत नाही ना. एजंटकडनं कसं ते डोळ्याच्या मागं काम होऊन जातं. ते.
काम पण होतंय आणि त्यांचं बी होतंय आणि आपलं बी काम होतंय. असं होतंय का नाही. दोघांचबी कामं होत्यात.
आजकाल एजंटवाली एजंटवाली का श्रीमंत व्हायल्यात? तर हुं म्हणून पैसे काढल्यात, खरंच लय पैसे काढल्यात त्यांनी पोरांकडनं. डॉक्युमेंट्स लागतंयच आणि सरकारनं तर एवढं नियम केल्यात, तर ह्या वर्षी तर तुम्हाला पटणार नाही. नुस्त नियम नुस्त नियम लागू केल्यात शिक् क्षण घ्यायचं का पण नाही हे कळायचं बंद झालंय. न घेतलेलं बरं वाटतंय कधी कधी.
अगं बाई एवढं हाय?
लय झालं अहो, काय सांगू वैताग आणलाय सगळ्यांनी. फॉर्म तर तुम्हाला सांगतो एका ठिकाणी भरायचं नसतंय. तुम्ही त्या कॉलेजला भेट द्याला गेल लय सांग एक शिक्षक भेटत नाही तिथं हे शिक्षक म्हणून त्याच्याकडे जातो. तो म्हणतो त्याच्याकडे तो जा म्हण तो त्याच्याकडे जा. असं करत करतच तास दीड तास मोडतो
होय बरं झालं बाई माहिती म्हणजे म्हणजे आता आमच्या शेजारच्या मुलीचं घ्यायचं आहे ग अकरावीला ऍडमिशन आणि त्यांनी म्हणत होते आपण जाऊया एडमिशन घ्यायला म्हटलं ठीक जाऊया तुझ्याकडं माहिती मिळाली ती बरं झालं. नाही तर उगच आम्ही जाऊन फिरत बसलो असतो.
फिरत बसलो असतो म्हणजे ज्या कॉलेज मध्ये जाणार की तिथे गेलं की जे मेन शिक्षक आहे त्यालाच भेटायं कुणाला जे शिक्षक ऍडमिशन करून घ्याला बसले असतं त्यांना डायरेक्ट भेटायचं. त्यांना विचारायचं तर की गेल्या गेल्या शिपाई तर आपल्याला भेटतात. ना विचारायचं कोण ऍडमिशन करून घेणार घ्याय लागलाय. आम्ही हया साईड ला ऍडमिशन घेणार म्हणजे कुठली साईड घेणार त्याच्या सायन्स कॉमर्स आर्टस कुठली घेईल ती ती घेणार आहेत ते तिकडे त्या शिक्षकना डायरेक्ट जाऊन भटायचं लई वेळ जात नाही तर असं जर तुम्ही गेलासा का नाही तर त्यांनी लई फिरवत बसतात आणि नाही थांब सर मिटिंग मध्ये बस असतत तर चहा प्यायला निवात बसलेले असतात पण नाही त्यांना गरज नसते त्यामुळे त्यांनी आपल्याला हे करत नाही किंमत देत नाही तिथे गेल्यावर
ह टाईमपास करत बसते ती
हा त्यामुळे डायरेक्ट त्याच सराला भेटायचं सर असा असं ऍडमिशनसाठी ले माहिती पाहिजे विषय संपला नाहीतर तुम्हाला असं फिरवतात वैताग आणतात आणि ते जर समजा कॉलेज लई मोठा असलं तर संपलाच विषय शिक्षक सापडतच नाहीत मग
एवढं मोठ्या कॉलेज मध्ये कोण सापडणार आहे आणि पालकांची इच्छा कशी असते आपलं मुल चांगल्या शाळा शिकावं चांगल्या चांगले त्याचेे म्हणजे आयुष्य चांगलं घडावं त्यासाठीच की ग माणसं धडपडतात इकडें कर्ज काढून राबून राबून राबून मुलं शिकवता. अ शिकलेली ही अे ऊरपाट का होत लो करायचं काय सांग?
उरपाटी म्हणजे काय सांगायचं आता तर ह्या टायमिंगला असं झालंय पोर शिकायलाच शिकायलात काय उपयोगच करण ना झाल्यात कुठं कायत मागंव पाळला जा नाहीतर कुठं कायतर कर जा दुकान काढ असलच. करालात. शिकले सगळे पैस काय उपयोग उद्योगच नाही केला त्यांनी आईवडिलांनी शिक्षणात पैसा घालवलाय हो म्हणून पण हेनी तिसरच काय तर उद्योग केल्यात बैलगाडी शर्यतीत जा असलच केल्यात. आमच्या माझ्या व आमच्या वर्गात बऱ्यापैकी तुम्हाला सांगतो शाळा सगळ्यांनी सोडली आम्ही मोजके हाता मोजणी इतकीच पोरपोरी शिकतोय अजून काहीतरी करायचे म्हणून नाही तर सगळ्यांनी दहावी बारावी नंतर बास केली झालं शिक्षण पोरणी तर लग्नचं करून घेतली झाली त्यांना दोन दोन पोर हायत प्रत्येकीला
वय मता करतील काय? शिकोणा घरजी पोरीचं तसं सगळं स्वतःच्या मनावर चालत नाही घरच्यांनी लग्न लावून दिलं की ग आपलं जायला लागते. पोरांच तसं नसतय पोरगं म्हणल. नाही मी शिकणारच आहे मग इक बाप रिण काढून शिकवा त्याला पोरा- पण इच्छा पाहिजे ना पोरगच म्हटलं मी शाळा शिकणार ना तर बाप म्हणणार जा मग ते चार बैल फिरत जातात बाजूच्या मागण.
होय
असंच चाललंय
आणि सध्याच्या जगात तेच चाललंय स- कीकड
नुसते दिसताना सुशिक्षित आणि शक्यतो आपल्याकडे इचलकरंजीला शिक्षणापेक्षा नाही पोरं दहावी बारावी झाले की कामालाच लागत्यात नाही शिकायच्या बामगडीत कोण पडत नाही.
कामाला का लागतात तुम्हाला सागू गाडी पाहिजे मोबाईल पाहिजे. असलच त्यासाठीच काम करतात सगळीजण
ते तर आहेच सोड. त्यासाठी तर करत्यातच. खरं लय जणांचं तसच चालय तर दहावी बारावी झाली म्हणल पोरं सुट्टीत काय केलं सारे गेलो का वाडपिला गेलो मागावर पाळीला गेलो कांड्या भरायला.
होय
इस्तरीला असच चाललंय आता या वर्षी तर सुट्टीला पोर आणि पोर दाहवीतल कामावर आहे का कारे कामावर निघालायसा तर काय नाही ऍडमिशनची फी भरायला पैसे जमा करा लोय.
अस असं म्हणतात पण त्या पैशां त्या पैशांचा त्यांनी उपयोग तर खरं वेगळीकडच. करत्यात.
आता काय करतात त्याचं त्यांनाच माहित शेजारची त्यांनी भेटलेली पोरं बिरं मी जातोय ना सारखे जातोय मी शाळेत पालक मिटिंगला असतोय म्हणच्या पोरांच्या ओळखीने हे ना त्यांन म्हणजे पोरं आहेत गल्लीतली सगळी आणि एका यांच्या मागे. एकाच्या नादान सगळी ओळखतात ग. या वर्षीची दहावीची बॅच तर सगळी माहीती. म म्हणजे शाळेतले पोरग पोरण पोरग आमच्याच इथ इथल्या इथल्याच या त सगळी तिला आमचे कोण नाहीतीच मग सगळी ओळखतात.
एक मिनिट थांब तुम्हाला परत करतो करतो
हा हा ठीक आहे